हॅलो.
हा नमस्कार ताई.
हो नमस्कार आवाज य काय नाही बसली. तेच आता म्हटलं आपला तो अ मी अ मुलांच्या आ अभ्यासावरतीच बोलावं.
हा हा मगय.
पुस्तकवरतीच बोला आता पुस्तकं तुम्ही हो तुम्ही पुस्तकं बघितली का मुलांची.
बघितलं न बाई त्याच्यातून एकही पुस्तक इतिहासावर नाही सगळं.
आता मला एक सांगा हे पायथा गोरूंचा सिद्धांत आपण शिकलो आपल्याला आता काय कामा चा आहे तो.
हो खरंच नाहीे पायथा बोरसच पण नाहीये. आणि आपण ते अ आधी ते.
काढा हे आपल्याला आता काय कामाचें.
आपल्याला ते डेली वापरामध्ये पण येत नाही होत.
डेली नेय वो जॉब करतात त्यांना सुद्धा त्या वापरात नाही येते. त्याच त्या ववेळेस त्या सुद्धा गोष्टी वापरत! नाही कोणत्या शिकवल्या गेलं पाहिजे डेली रुटीन म आपण आपण जस जगतो त्या! प्रमाणे शिक्षण दिलं जायला पाहिजे खरं पोरांना.
आता काळाची गरज आहे, हे काय नुसत्या गणित पाठ्यपुस्तक ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तुम्ही अ क्षेत्रफळ काढा हे सूत्र पाठ करा ते सूत्र पाठ करा. ममल टाकल्यानंतरमिकल ब या गोष्टी शून त्यांना आ काय उयोा आणि ते आपल्या आपण शिकून सुद्धा आपल्याला काय फाय्या झाला त्या.
आणि हे जॉब मध्ये हे पुस्तकातलं ज्ञान येत नाही बर का. जॉबमध्येध्ये वेगळ वेळच शिकावं लागत.
पुस्तकी ज्ञान फक्त हे फक्त टक्केवारीवरच आहे. हे फक्त जे बोर्ड हे येतं ना त्यांचा रिझल्ट आहे, ना हे पुस्तकीने ज्ञान फक्त त्याच्यापुरतच. याच्या त्याच्या पुरतच लाईफ फक्त राहिलेलं त्यांना व्यवहारिक ज्या जीवनात आपण ज्या याच्यात राहतोय, त्याच्यावर कसं आपण सर्वाइ करू शकतो, ते शिकवलं पाहिजे खरं सांगयला गेलं तर
हा आणि आपण हो शाळा सोडली किंवा कॉलेज सोडल्यावर आपल्याला काय अनुभव येतील मग त्या कस आपण सामोर जायच किंवा तुम्हाला नोकरी मध्ये काही काय विचारतील नोकरीमध्ये काय असतं किंवा तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला मग, त्याच्या मध्ये तुम्ही कसं करायचं? तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं सुधारावा तुम्ही, तुम्ही इंटरव्हियू कशे द्या बाहेर जाऊन, हे अस नॉलेज त्यांना द्यायला पाहिजेत खरं
हे काय नाही तरी म्हने जयंती साजरी केली का? त्या दिवशी मस्तपैकी फक्त आपल्या घरात शिवाजी महाराज बनवायचा आणि शिवाजी महाराजांचे गुण काहीच द्यायचे नाही त्यांना, माझ्या शिवाजी महाराज जन्मावा पण माझ घरात नई, समोरच्या घरात अशी गंमत आहे लोकांची
आणि ते शिवाजी महाराजां सारखे गुण पण त्यांच्यामध्ये ते मुलांनी सांगायला पाहिजे त्यांनी कि रोज त्याच्यावर खरंना एक अर्धा तास पंधरा मिनिट शिवाजी महाराजांच्या गडांची माहिती सांगायाला
या आता या काळात या काळात इतके अत्याचार होतायत, इतक्या गोष्टी घडतायत आता, आता एवढ्या म्हणजे मी म्हनते ना पंधरा वर्ष त्या मोबाईल मुळे शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत झालेला आहे फक्त -फक्त या नवीन युवा पिढीमध्ये बरं का- आणि या युवा पिढीमध्येच लोकांमध्ये बी घाणेरडे विचार आलेले आहेत, आणि घाणेरड्या विचारांमुळे या अशा घाण घाण बलात्कार म्हणा, या मध्ये या गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत, शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त फक्त ते ऐकतात, अंगिरूत काहीच आणत नाही, फक्त टिळे लावण- - दाडी वाढवणं म्हणजे शिवाजी महाराजांचं गुण घेणं हा कुठलाच कुठलाच वागणुकीत येत नाही, कुठेच येत नाही हे हे आत्म स्वतःच्या मनात यायला पाहिजे, समोरून स्त्री गेली तिचा आदरच केला जायला पाहिजे, का फिरून जाला पाहिजे या गोष्टी खूप गरजेचे आहेत सांगण. नुसतं शिवाजी महाराज शिवाजी महाराज आला पुतळ्यावर
आणि मुलींना पण आहे नाता त्यांच्या स्वरक्षणाचं पण त्यांनी ना शिक्षण द्यायला पाहिजे.
तेच -तेच एपीटीचा त्रास घेऊन तास घेऊन एका, एका दिवसात यांचा योगाने हे होणारे का? त्या पेक्षा द्याना तुम्ही, अ तुम्ही हॉर्स रायडींग शिकवा तुम्ही सांगते, तुम्हाला ते बांबूची काठीचा तो गेम शिकवा भर पुर आहेत ना ओ लहान मुलं तर दानपट्टा शिकवा एक तास घ्या ना मुलींसाठी मी कुठेतरी काहीतरी
आणि मुलींना पण असं म्हणजे शिक्षण असं द्यायला पाहिजे की ज असं नाही का की बॅड टच गुड टच कुठला नाही का असं ते थोडंसं शिक्षण हवंय मुलींना पण द्यायला पाहिजे की, म्हणजे समोरचा माणूस कसा आहे आपल्याला काय नाही कसं त्याचं रोज थोडंफार थोडंफार ट्रेनिंग त्यांना खरंच द्यायला पाहिजे.
हे फक्त काही आलं का? का कार्या आले का तेव्हा तुमचा हा डे या, दिवशी तुम्ही हे हे घालून या त्या दिवशी ते घालून या बस, त्याच्यावर तुम्ही पुढे काहीच सांगत नाही की, कशामुळे शिवाजी महाराजड घडले कशे घडले त्यांनी कोणत्या वयात काय केलं? त्यांचा कोणत्या? त्यांच्या किती पत्नी होत्या त्यांच्या आई कोण होती? या गोष्टींचा आता आपल्या माझ्या मुलालाही काही माहिती नाही हो
हम् हिरकणी कोण होती? हिरकणी कोण होती? ती कोणत्या गडावरून उतरली होती? आज माझ्या मुलीला जर्- ची गोष्ट आहे सांगितली, ना ती चार वेळा सांगते मग म मला ती परत गोष्ट सांगना. परत गोष्ट सांगणं. आजच्या आजच्याही स्त्रीया हिरकणीच्याच रूपातेत कारण एवढ्या ट्रेनचा प्रवास- या लोकल ट्रेनचा प्रवास करण त्या मुलाबाळांसाठी- पर जीवाचं रान करून त्या लेडीज घरापर्यंत पोहोचतात. त्या बिरकणीच म्हटल्या जातील.
कल्पणाणी आणि आता सगळीकडेच बसला या्यायला पूर्ण या्यायला गर्दीचे आहेत ती स्त्री घरातलं करून बाहेरच करून जाती
म म खूप घाणेडी परिस्थिती आलेली आता
आणि आता मेन म्हणजे ते पत्र आता कोण पाठवतय कामेकांना शाळेमध्ये पत्र लिहा नाही का पत्राच तर काहीच नाही मी त्या म्हध्ये ते ईमेल कसा पाठवायचां हे शिकवायला पाहिजे
तेच सांगते मी हे सगळं बंद झालेलं आहे आता हे मुलांना खूप गरजेचं आहे आता शिकवलं
जे गरजेचं आहे आणि जे आता सध्या जे चाललंय सध्याच्या युगामध्ये त्याचं शिक्षण द्यायला
ते ते शिक्षण द्यायला पाहिजे किती
जयंत्या वगैरे पण तुम्ही साजऱ्या करताना तुम्ही ते एका दिवसापुरतं सीमित नाही ठेवायला पाहिजे त्याच पूर्ण नॉलेज त्यांनी घेईल म्हणजे अस रोज त्याच्यावर त्यांना थोडफार थोडफार करून त्यांना त्यांच्या मनामध्ये ते रुजवायला पाहिजे
तुम्ही हा विचार कर ना आताई आपण जेव्हा चौथीला होतो तेव्हा आपल्याला सिपरेट पुस्तक होतं शिवकालीन इतिहास म्हणून शिवाजी महाराजांनी कधी कोणते कड किल्ले जिंकले किंवा त्यांनी या कोण त्या राज्यावर कसा कसा कडावर हल्ला केला दादाजी कोंडेव मोरपंथ हे कसे होते हे सगळं कसं शिकवलं होतं आपल्याला त्यावेळे शिवाजी महाराजांनी आठ पत्न्या होत्या शिवाजी महाराज आईच नाव आपल्याला तेव्हा चौथीला असताना माहिती होत तिसरी चौथीला असताना
हो हो खरंच माहिती होतं
ते सगळं आपल्या सेपरेट पुस्तक होत त्याच्यावर आता यांचे सगळ जे म मॅथमेटिकच पुस्तकेते इंग्लिमध्ये पण ट्रान्सलेट आणि मराठीपणामध्ये आणि जे माझ्या मुलीचं आता मॅच मराठीचं पुस्तक आहे ते इंग्लिशमध्ये भी ट कनवर्ट केलेलं मराठी म बी कनवर्ट म्हणजे जेव्हा तासपत्र काढतो ना आपण वेळापत्र तेवढ डरेटडोक चालत नाहीईला नेकेुक कोण्यायच्या स्कू ममध्ये
हो हो कन्फ्युजन होत बर
इतकं कन्फ्युजन होत म लिली टीचला विचार द तन दिव क आ त नव्हत ना टाइम टेबलच शेड्यूल आता आलं नाही ह्या वर्षी अजिबात सुचत नव्हतं की मॅथमॅटिक्सचा टे तास आहे आणि त्या दिवशी त्यांना कोणते कोणते बुक द्यायची बरं तुमचं वर्क बुक वेगळं तुमचं होमवर्क बुक वेगळं आणि तुमचं डेली रुटीनचं बुक वेगळं अशा तीन बुक येत नुसत मॅथच पिरयड अलग
आम आमच्या इथे तर पूर्ण द्यायला लागतात असं पण नाही की कुठल्या याला पूर्ण ते दप्तर इतकंओज होतं ना जड आणि तिसऱ्या मजल्यावरती एवढे जिणे चोढून घेऊन जायचे ते.. बॉटल... पाण्याची वेग... ग परत ते पूर्ण सगळे सब्जेक्टचे पुस्तक वह्या परत तुमचं ते क्राफ्ट बुक क्राफ्टचं वेगळं ड्रॉइंगचं वेगळं...
मी आता आमचा कालच विषय झाला म्हटलं. हिला रोज क्रॉपबुकचा एक पिरियड आहे म्हंटलं अकरा बुक मधी ही काय करणार आहे काम.. एखादा पिरियड ठेवायचा म्हटलं क्रापचा आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं.. स्किल घ्यायची ना स्वतःची एखाद्याला ड्रॉइंग करायला लावायची एखाद्याला डान्सिंग करायला एखाद्याला कराठे... कराठीचा क्लास घ्यायचा काहीतरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हटी करू शकता ना आठवड्यातून दोनदा... का म्हणे रोज कात्री घ्यान कागद कापत बसा...
नाही नाही ते जरी दिली तरी पण तुम्ही त्यातन तुम्ही फुलं बनवायला वगैरे असे शिकवू शकता ना. का किंवा एखाद्या त्या कागदाचे आकार वगैरे...
आठवड्यातून एक पिरियड घ्या दोन पिरियड घ्या तुम्ही तुम्ही आठवड्याल रोज.. दोन रोजच ती क्राप बुक पाठवा रोजच ती क्राफ बुक पाठवा.. म्हटलं आठवडा ह वर्षभर काय पुरणार आहे याना हे क्रॉपबुक. ए ज रोज पिरड घेणार हयात ना... भयंकर कंडिशन झाली आहे आता..
आता काय आता पुस्तक आणि त्या शाळेच्या रूलप्रमाणे द्यायलाच लागतं ना आता प्रत्येक प्रत्येकाकड तेच की तेच झालंय आता प्रत्येक ठिकाणी... प्रत्येक शाळेनी ते तसच घेतलंय ना आता कि हे असं करायचं असं ठेवायचं.
आओ ते जाऊ द्या माझा नर्सरीला मुलगा आहे आत्ता आत्ताच.. त्याला काहीतरी आठ एक दिवस झाले स्कूलला जायला. त्याला बुक लिटरली चौदा बुक आहे चौदा..
बापरे इतक्या..
चौदा बुक येत म्हटलं अरे बाबा मला या पाचवी सहावी पर्यंत या बुक नव्हत्या म्हंटल. चौदा बुक तुला चौदा बुक तू पेन्सिल कशी धरशील म्हटलं मी विचारात पडली. कालच आम्हाला साडेबारा वाजून गेले त्यांच्या बुकला त लावत लावत. आम्हाला कवर लावता लावता हस य तो तर हा काय करणार आहे. हा ईन मीन तीनच वर्षाचा आहे तीनच वर्षाचा आहे.
हो ना इतक्या छोट्या मुलांना एवढे बुक बापरे बाप..
हासायला पण यायचं त्याची दया बी यायची आपण किती येड्यासारखे पोरांना टाकतो आपण सहा सहा वर्षापर्यंत.. गेलो ना स्कूल मध्ये ह.. पहिले सहा वर्षापर्यंत कशातच नाही पहिली टाकलं जायचं आणि सहा वर्षापर्यंत..
हे आता आहे नाही का ज्युनियर केजी सिनियर केजी प्ले ग्रुप... नर्सरी आता आलंय आता हे..
काय बघा ना सहाषप मस्त... बागड्याचं कुठं खेळायचं काही फिरायचं काही तपास करायचं नाही मम्मी पप्पा आपल्या भाले.... इथे म्हणजे बिचारे..
चालेल चला छान वाटलं तुमच्याशी बोलून करू नंतर...
मला पण हो हो ठीक आहे करू कॉल नंतर बाय...